अलो.
हा काय चाल्लय?
आ काय ना बा धुंणं धुणार हे तुमच आवरल?
आमच आवरायच चालूय अजून. काय चाल्लं आणि? कॉल लावत होतो मी तुम्हाला.
हा हा ते इकडं हे व्हायलय. होते की नाही काय मी तुम्हाला आणि हे केल ओ. रेंज नाही असं हे व्हालय नाही आलं नाही.
य काय माहिती मग? काय झालं माझ्या कडून आलाच नाहीला. म्हणून कट केला आणि तुमचा आला फोन.
हा हा मग आलं नाही. मला मग आलं असल तुमही उचल अस
होय का काय चाललंय काय चाललंय मुलं गेली का शाळेला
होय नाही आज गेली हे दुकालय ते दुकालय माझं. बसल्या घरात पाठीत दुकालय हे दुकालय म्हणून आज शाळेला चालु झाल्यापासनं एकदा पण चुकवली नाही. हम्म.
हा हा हा बर. काय नाय बघा चाल्लय आवरायचं पोरं गेली शाळेला. स्वयपाक झालाय आता बाकीच काम आवरायचं अजुन धुणं धुवायचं, भांडी आवराय.
ते बाहेरचं आवरायचं हे करायचं चालुये धुन, भांडी. होय.
आणि काय?
मुलं गलीत शाळेला नऊलाच जातात गेली सगळी.
हा हा हा हा हा आमची पण आठला जात्या. आज काय हेच कराले नाहीच म्हणाले जाऊदे तिकडं मग हम्म हम्म हम्म.
हॅलो हॅलो.
काय आवरलाय वाटतं अजुन?
होय काय काय मग पापड झाले का नाही?
अं चालूय की अजून केलेत बाळानी हेच होयलय की.
हो मन
हम् हम्म निम मधिकेयला आताोन तन दिवस अद्धदी
सीजन चालू आहे का संपला?
काय ते?
सीझन संपला काय चालूय आहेना मुल.
हाय अजून कसं मागाल्यात खरं आता आभळ व्हायलय की.
हं हं हं होय.
केलं होतं परवा दोन दिवस आदी दहा हम दहा किलोचं डिस्को केलं.
केला आहे हा
अजून मागालंच फिरत या बाळ हे झाले
हा अजून नाही एवढा पाऊस तू पाहायचा.
होय नाही पाऊस आता खरं जरा बाळ न हे व्हालं की. ऊ न जरा येतय आभाळ येतय.
ह
कडक ऊन नाहीच की शहानी जास्त हे कस जरा कडक कडत पाहिजे ने.
हा एकदम. एकदम भडक पाहिजे बरोबर. ऑर्डर संपल्या काय मग हा आहेत अजून
होय झाले झाले एक दहा तुला चाले त शेवटच करून ठेवले.
हा.
झाले.
ते मला लाडूच रेसिपी सांगतो म्हणलेले सांगा की.
कुठल्या ओ.
लाडू तुम्ही कुठले करताय विकताय.
आम्ही नाचणी च केलथ ओ बेसनचं शेंगोळ्याचं.
कसं करता नाचणींचं.
नचनीच आपलं याच्या सारखच की बेसन सारखंच तुपात भाजून घ्यायचं पिठ नाचनाच पीठ करून आणयचं नाही.
हा
आणि भाजून घे तुपात भाजून घ्यायच ना. नंतर न साखर मिक्सर ला लावून घ्यायचं.
हा.
अन् त्यात मिक्स करून बांधायचं आणि त्यात मग काजू, बदाम, बारीक करून खा हे डिंक
मग ते असं चिकट पना येतोय काय त्याला?
घोय होय येते की येते. अभ्यास हेच जा बेसनच करत नाही आपण तसच की तुपात भाजून
अमे हेजा आणि कशाच म्हणला.
शेंगुळ्याचं
शेंगूळ्याचं हा शेंगूळ्याच ते डाळीच पीठ असते ना ते
पीट च असल्यामुळे डाळीचे पीट असतय मळून घ्यायचं आणि बारीक बारीक शेव सारख करून तळून घ्यायचं
हा हा हा
मग ते मिक्सर लावायचं आणि बारीक करुन घ्यायचं मग त्यात ते पाकात घालायचं
पाकात घालायचं अ ते तुपातच भाजायचं काय?
होय होय होय तुपातच भाजायचं
होय
हम् आणि ते आज काय भाजी बीजी केलाय घरात?
काय भाजी आज ढबू मिरची केल्या. पुन्हा डाळीची आमटी
हा हा
आहो
वैताग येतंय काय करायचं तेच
काय तेच तेच
माझं पण काय वैताग आलतं डाळीचं ते हे केलं उसळ केलं आणी सोडलो शेंगदाण्याचं आमटी
हा मग डाळीची आमटी पुन्हा चपाती, भाकरी चपाती सकाळी आमच्यात डबा असतोय त्यामुळे चपातीच असत्या
होय आमचं पण चपाती भाकरी दोन्ही पण असतंय
हा हा ह
हम्म
ह तेच चपातीच केल्यात दुसरं काय आता, करायचं
होय
चपाती, मुलगी गेली चपाती बगुन.
हम्म
आला, हा
आमच्या पण मिस्टरांना सुट्टी आज. नाश्ता झाला, हम्म त्यामुळ आज निवांत कामाच काय गडबड नाय. शुक्रवारची असतीया सुट्टी.
ह हा हा हा
हम्म
काय करतात
टू व्हीलर गॅरेज हाय, टू व्हीलरचं
हा हा हा होय सांगितलं लाइक करो.
हा टू व्हीलरच गॅरेज हाय
हा हा हा
म आता मटेरियल शुक्रवारच कस ती जी मोमेन लोकं असतात ना. ती शुक्रवारच त्यांच दिवस हेजा असतोय की त्यो नमाजचा. तिकड हाय आणि मोमीनच ते शुक्रवारचा दिवसच असतो त्याच्यामुळे ते लोक दुकान बंद ठेवतात म्हणून मटेरियल भेटत नाही मग आपल्याला पण शुक्रवारी सुट्टी घ्यावी लागते असं होते
लागते होय.. हा हम्म
निवांत झाले असते काय ना एवढी कर विश्रांती तर पाहिजेच सोडा त्याच्याबद्दल काय नाही
होय..
हम्
मग काय सासूबाई काय चाललं सासूबाईचे?
हायत तेच भाकरी केल्या त्या
हा
मी इकडे धुणं धुवायला आलतो मग तेच म्हंटलया कॉल कोण तर लाव लाव म्हणून तवर का तुमचं आलं.
हा हा बोलत्यात होय त्या पण
होय होय बोलाल्यात की त्या आणि
हा हा.. हा..
यांच्या नंबर वर केले हो माझं झालं. माझं करून झालं होय झालं तीस मग ते मम्मी मी हे सासूबाईच आहे.
आणि तुमचा
माझं झालं कि ते नंबर आहे ते एकशे आठ शेवटला
म हा एकशे आठचाच नंबर आहे हा हा मी एकशे आठ ला लावलेलो बरोबर आहे.
मला लाव म्हणजे कॉलला लावलेला तुम्ही हेला साधं कॉलला हा मी हे दुसऱ्यावरून लावलं आता हा ते माझ नंबर
हा मग तुम्ही काय करा आता हा ना माझा कॉल झाला का न कट त्याच्यावरून मला फोन करा मी मग त्या नंबरला लावतो कारण माझ्या टास्क आहेत अजून
होय होय होय लावा की,
थांबा अजून इथ आहेत आणि म्हणजे हे कॉल झाला की तुम्ही करा पहिला हे साधा.
हा हा हा मी हा करते ह्याच्यावरूनच करते तुम्हाला नंबर हे हुतये.
ह म्हणजे माझा लास्ट दिवस असल्यामुंळ मला आज पूर्ण करायचं आहे ते
हा किती आहे अजून तुमचं
अजून माझे नऊ आहेत.
होय ह् त्यांना करा पाच होतय बरोबर
हा पाच करते मी त्यांना कारण का बाळामुळं केला नाही पावणे पण आले होते घरी.
हा काय तर अडचण असली मी पण गावी गेलते काल मम्मीच होते आ मग त्यांना कॉल करून दिल ते काल सगळं
हा मग माझा पण नंबर द्यायचा ना
हो दिलतो की आहे दिलतो नंतर न करायचं म्हण हे केल आणि कसं झालं काल, अ एकेकदा लागाल एकेएदा लाग नाच व्हाल तर मग ते रेंजच प्रॉब्लेम होत ना नाही काल सगळं
हा हा
तेच मी कोणाला कोणाला केलं त्यांनाच नंबर त्यांच दिलोयच मम्मी
हा हा मला नाही आला कॉल तुम्ही केला अस थोडा
हा ते दोघा तिघांनसंघासून केलं आणि ते रेंजच जरा प्रॉब्लेम झालं म्हणताना मग राहिलच ते
मला त आला नाही काय
हा हा नाही करायला लावते की आता कारण तुम्ही करा आता नंबरवर हे करतो साध्या कॉलवर तुम्हाला मिसकॉल करतो. हा करतो घेतो की
ह माझाकड नंबर नाय ना त्यांचा
होय होय. -
काल जर म्हणला असता किंवा मला लावून लावून नंबर दिला असता
हा. ते लक्षत आलं नाय हो हे जो किती जण हाय ते काय लक्षचं येईना कोणाला लावलय नी काय नाय.
हा हा असं झालं होय.
ह ह ह ह
नाय मी पण म्हणलं काल तुमचा कॉल कस काय आला नाही.
ह ह ह ह झालंय माझ काल परवादिवशीच झालंय सगळं काय केलं नाय कुणाला
कॉल करा मला ते साधा साधा कॉल करा